फोन फोन उचले ना
तर लावला.
म चहा दि लावल होता.
तू बोलेल बोलेल आहे का एक एक मिनिटं बोलेल तू
हा
एक एक मिनिटाची बेल तुला
नाहीय रे
मंग
मी तिती बोलत होतो
म्हणजे तीच पूर्ण करून द्यायची फोन त्यांची
हा हा
नविन येऊन जाईन तेव्हा ना
हा फिक्स
एक मिनिटं बोलत नव्हता का तु?
म किती प
तू म्हंटला न दहा मिनटाच्या पुढं बोलावा लागत तेव्हा येतात ते पैसे. अस नाही राहत ना काही फक्त कॉल उचलला पाहिजे अन् बोलण झालं पाहिजे.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
याच्या मग नाही तुज्या सोबत बोलायचं असल्यावर मी को याच्यारुन फोन
आसा आहे का?
मं
तू उचलेल ना मग पटकन फोन
आता तीच झाली हो तुला काय येल कलर
हं
नाही रे
थांब फोन लावितो परत.